हॅलो!
हा
काय म्हणालतीस?
काय नाही बाई? काय कराय लागल्यास तू?
बोल तू संगत
ते कॉलिंग ते किती कॉलिंग कॉल किती करायचे आहेत?
म्हणजे का? लागलात काय
शुक शुक
आता किती वाजलं?
काय?
आता होत्यात कंप्लीट एवढ्या वेळ केल्यावर.
एवढं केवढं
तर पाचचा सेट केल्यावर.
चौतीस पर्यंत झालंय कि ते.
म अजून किती पाहिजे?
हम्म बघ की माझं बी तस झालं तर पहिल्यांदा आले, एकोणतीच झाली दोन्ही पण
म त्यातलं काय दोन डायरेक्टच झालात थोड त्यातले
हम्म.
हे कुठल ग अह
ते तुम्ही जाताय ते
कुठला आ जातोय त्यो
तुमच फॅमिलीच कुठलं आहे
कसला बी नाही आमच्या फॅमिली विमिली जातय आम्ही कुठे पण
बरं तू कठ जातेस?
जाते हे कशाला पाहिजे तुला? काय दाखवणार आहे ते तुझ उद्या येईल तो इथन येऊन जा दा पुणे जा
हम्म तू ये की माझ्या संगत.
त्यांनडल्या नाही मला
ए चुकून आयमेडकी केल तर काय करायचं
हो की म त्यात काय एवढ
कशाला पाहिजे कोण? वर्षा यार ते काय कुठल्या लेवलच बोलतेस काय बोलतस तू आपण काय लेवल मध्ये आहे काय बोलायला पाहिजे अह
मग उत्तर असून
आत्ता का बोलायला लागली चल बोल की एखादा करंट कायतरी पॉईंट डिस्कस
मी काय विचारलो आणि कोण कोणीकड नेल ते बघ तूच
ते मला पाच सहा मिनिटं काय सांगनको एखादा पॉइंट चांगला असता तर सांग. अम्
इतिहासिक गुलाच कय जाता.
इतिहास ते ह्याच चांगलाय बघ. ते ए. हम्म ते जॅकेट घालून ते एक नसते होय ते पोटा विटा मी म्हंटल ग तुला त्याच पुढचं लेक्चर त्याने घेतला नाही कुठं आहे काय माहित ही पुढची त्यांची बॅच बघूया काय ग?
कोणाची?
त्यांचीच की.
कोणते?
ए च काय चंद्रावर असल काय.
अ कसं गेन की स्विमिंग मला.
निम्म निम्मच केलाय पुढचं कुठही लेक्चर म्हणून म्हटलं नव्हतं का तुला एकदा
मला आठवना.
पाहतो तू काय तुला व्हिडिओ.
हम्म.
शुक.
आणि कुठलं. नुसते तेच घेणार.
आणि तेवच आणि गेलते का आणि कोण गेलते काय माहित. हम्म. तिला काही तरी पाहिजे राहत. शुक
हा आ.
शुक
किती मिनिट झालेत बघ?
आता सहा पाच मिनिट झालेत.
दहा मिनट होन जातील होतील.
नाही अ नंतर चालु झाली. हम्म. हम्म. हमम ह तर तर मम हम्
हॅलो अ.
हा. हो हो
कि तोकलावो
असल तिसरा चौथा असेल. ह जाऊ
इंग्लिश ते पुढच.
जा हम्म
ते संधी कळाल तुला
हा कळालं की सधी
आ
कर संधी सर्वसधी व्यंजन संधी
हम ते काय सोपंच आहे कि ते पुढचं
पुढचं काय विग्रह करायच आहे नुसतं
सोपे आहे का ती हम्म मॅथ्स
वर ते मी व्हिडीओ काय बघितलेला नाही काय, तुला पाठवतो डायरेक्ट हम
कशाचं
ते तू म्हटलीस ते कुठलं सर म्हणून
हम्म हम्म हम्म ते
हॅलो
हा
आता नाही बघत नंतर बघतो
हम् नंतरच बघ, पाठवलंय फक्त
कुठला व्हिडिओ आहे.
मी पण नाही अजून बघितलेलं हिस्ट्रीचा कुठला तर असेल फक्त ते सरांच तोंड दाखवलं ग तुला
हॅलो
हा बोल झाल्यात का दहा मिनट
हा झालं